बला
अहयानी उचललाच नाही
ह् अ उचलं उचल सु का उचल तलच त कडवा
तो त्याच्या टाइमिंग मध्ये सोयी होऊन जातो ना
मग आता कॅन्सर झाला काय माझे तीन वयले बरोबर
इकला म्हणत काय आता त त्यांच्या या्याच्यावर नाही लागणार लगे आता तुमच्या या्याच्यावर झाला परत त्यांच्या हच्यावर करते
ह हा ना हम्म हम्म त्याला का लागत तो आ दीदीने काय अ अ लागोपाठ सगळे कॉलमा याच्यावर केले तिन मग अशी
नाही मी परत लावून पाहिला लगेच त्यांच्या त्याच्या म्हणला ते यांनी गेलंच असल हातात पण नाही झाला मग म्हटलं चल यांच्या यायच्या लंपर त्यांच्या
हा हा नाही तिनं लागोपट माझ त्याच्यावर मागेशी चार कॉल केले
म तिथ लागली
चार कश काय आधी वयल असतील ना त्याचे काही
आधी होईल पण ह लागू राली माझ्या या्याच माझे तिचे हचाव लागले तिचे बी माझे याचाव लागले काय माहिती आणि आता माझे दोनच राहिले तिचे नाही ना दोन राहिले माझे
हम् ह. किि जास्त लागत नव्हते ना.
म्हजे
लागत नव्हते का सहा सास करायचे असते तरी
नाही नाही लागत होते मी आता तिला मागाशी तीन केले ना लागले तिला तीन केल्यानंतर परत लागले नाही म ते काय?
काही जास्त कारण आहे एका व तला पाच पॉल करायचे अस प कॉलिंग सुरू करायचे पहिले हे नवते. केलं का वाचलं नव्हत तूच
नाही मी न होत वाचलं. तुम्ही म्हणे डायरेक्ट बंद पडून जात मग काय?
आम पहिले आम्ही खेळतात तसंच होत होत.
हा ना आता ते बंदच नाही पडत लागा त्या माय मध्ये जे जुरो मध्ये जातना ते कॉल नसधरत ना.
ना कश का तेस मिीठ होत ना.
हा ते म्हणलंत आहे. जा तर त्याप हा हा हा.
लागत पई मी तर केले होते लागले ति नाही केले तिचे लागले मी ला केले माझे लागले.
तिचे किती राहिले.
तिचं एकच राहिलय.
एवढी केली.
कोण कोणाला केले एवढे तिनं.
ति न का नाही हो तिने आपल्या काकाला केले. तिच्या दाजीला केले मला केले तूमला केले. आता या क रायला म्ह कडे हा का?
हम्म.
ती म्हणत हो ती परत करायचं वाता म्हणे पण ताईमनी करा. खरोखरचत कट होऊन गेला मग ते ना उचालला नाही गेला शुर म्ह माझा माझागला. कायलात. तिची कॉल कम्प्लिट नाही झाली तरी तिला अ माहि माती सातशे आली वाटते.
आता ना.
आह.
जेवढे चेक झाले ना कॉल तेच येऊन जात्या.
ह ना.
तसं हम्.
आ चेक झाल हो. म्हणजे अजून ती म्ह माझा एकही कॉल चेक दिसत नाही.
तसं नाही ते चेकिंग दाफवित तेवढे चेक चेक होत्या कॉल.
हा का?
ह.
हम् हम्. त म्हणजे मला आले म्ह सातशे रुपये. हम्म मता का? मला पुरी करून घेऊ दे म्ह बाई आता हा तिने त सोमवारी तास का आला ना आज तर झाली बी पूर्ण तिरा काय कमटीन्यू त करत राहते मला तर मा बोल बोल बोल
ती इकड होती नाल
आणि तिकडे बी तिकडे आजारी कमटीचे घरीच बक हा ती आंमवशा होती ना ह मग त्याच्यामुं मग ती इकडे गेलो होती काल गेली काल तिला हा ते ना अनुून घातलं वाटत परवाच्या दिवशी त्या दिवशी सासूबाई काय घरी नाही दिन दत गेल्या त्या हम् परवाच्या दिवशी
कोण
परवाच्या दिवशी ान हो घातलं तिचसस वेडिंग डिझाईन आहे ना हम्म म ये ना हन उंगातलं ती म्हणे तुमची खायची लवनवन होईल मी गेलं पण मग म्हणे दात दोन दिवसच काही नाही एवडं तिला नेऊन घातलं आणि बार काचाल घ्यायला गेले ल मग त्याला रस त्याला रस करूनच आली काल का ए का जावाारी
बर
हम्म आजही घरीचे आजही काहीच काम नाही नते
काम काय आता एवढे कामच नाही कोणाला
हा नाही तिला नेतच नाही ती म्हणे आमचे कारले लावेले ति ताण उपट्याला ये ड्रिचिंगला पोरं घेऊन जाते ते पन्स पन्नास रुपये दिले तर ड्र्रीचिंग करून घेते
भेटत असतील तेडं माझ्या
हा तेन ना कड पोर् पुरीनय ते पुरी इ त पटला उनयता मिरच्या लावून दिल्या पुरीन कारले लावून दिले म्हणे हा हा हा त्यांना भेटाच माहिती मी त्या त्या दिवशी म्हणे प की मागं लावून गेली बती मला येवद्यास मला काही करू दे एवद्यास म्हणे मग तवा निलं तर जिडं नलं तर म्हणे मला बसूनच ठेवलं मला म्हणज तू गप तू बस म्हणे काय करू नको म्हणज मला ल कटराळ येतो म्हणे घरात सारखं घरात घरत गरज रोप यत नाही म्हणजे तिला कशी त झाराात सवय नाही ना होर तिकडं सारख काम काम काम लिक्विड सोड बागाला काकडीला सोडली तवड्या तिथ सारखं तिकड चालूच होत ना नििकला का सर तर चलच काही ना काही हा तिकड सारखी काम करायची काकडीला तिची तीच पुढे शंभर शंभर कॅरेट काकडीची काढायची ती आता तो कंपनी जायच
तेच ना तिकड केलं म्हणून इकड नाही
हा ये मज मला माहिती नाही कोणत औषध मारय तून काही माहि नाही काहीच माहिती नाही मार ते मनात होती वाट तू गेली तर शेवटी आपला माणूस ते आपलंच माणूस तू गेली म्हणजे आमची खायची इलेवन वन झाली म्हली आता काय
कय अशी तिथंच काही आत्ता कुठं गेली कुठे नाही त्यांच्या येड्या तळले. पहिल करीतच आसल तिची सासू कोणी कोणी.
आणि ना सासू अस दिंडीत नव्हती जात आता या वर्षीपासून जायला लागली ना.
हा हां
हम्म ती आली मगच गेल्या त्या पहिलंच वर्ष त्याचं वार ह् त्याच्यातही मला फोन केला होता माझी बहीण काय काय नाही त दिदी मला सांग म्हणे.
हम् हम्
आत्याला म्हणे.
हा हां
तात्याला मला मांडव परतनला फोन आला तर दोघीच्या दोघी या म्हणे. मला बाकीच काहीच माहित नाही म्हणे आल्यास पाहिजे म्हणजे गेलो होतो आत्या आणि मी.
हम्म
ह आताय म्हणती ब्लिचिंग करायची आहे मी जातेच म्हणे. मी आता मागे लावूनच जाते म्हणलंच म आता लहान पररावा आणि रडत बसलव मा तेस नाडी कूडली. वा काही टाईम आहे वाटत अजून?
अजून टाईम ते महिनाभर.
हम्म हम्म तेच ना मग हा ना आता तिच्या मामसासरेच चा रे वा पुुडाला येल तता यात कोणक करायचीकी श
बरं बाई तुमचे दोनघींच कायदारी म तुम्ही सांग आम्हाला दाखू दाखू खाला आता भाई. आम्हालाच नाही कोण डाळींब देणार. म बाकी तुमच काय चाललं तब्बेत बरी आहे का?
हम्
काय
दादाची दादाची.
त्याची बरी आहे.
शाळेत गेले का नाही आज?
हम्म गेलाय शाळेत.
शकत आले असतील बहुतेक घरी आता.
पर्यंत
आ
ट्रॉफिक असल तर मग ट्रॉफिक असेल तर होतो उशीर नाही तर मग येऊन जातो लगेच.
हा हा तुमचं पावसाचं वातावरण का.
ते ना
आलो आमच्याकड लय वार सुटलं.
आमच्याकड लय न वारं सुटलं.
वारं - बीरं काय नाही. फक्त काळ
इकडं, काळ ही झालं. फक्त वारं सुटलय.
पाऊस त यायला पाहिजे. पेरण्या व्हायला आता पाऊस आला तरच, येई नाही तर काय. सुकून जातील पिक. आताच त्याचे को कवळे कोंब निघायले.
काय, पेरलं तुम्ही? सायबीन. मका, नाही केली का? हा करा त्यांच्या याच्याव.
सांगा त्यांना.